हॅलो,
नमस्कार कशी आहेस?
नमस्कार मी छान आहे तू कशी आहेस?
मी पण छान आहे गं आज तर. शाळेत शिक्षकांनी नवीन गोष्टी शिकणे या विषयावर खूप आपली चांगली माहिती दिली ना.
हो. मग काय, मग काय झालं सांग ना. आज मी आली नव्हती ना. तर मला तेवढं काही माहित नाही काय काय सांगित लं त्यांनी,
गं शिक्षक म म्हणाले की माणूस आयुष्यभर शिकत असतो. शिकण्याची अ शिकण्याची वय नसते ना.
होय का. अं बरोबर अगदी ब खरे बोलले ते. लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळेच काही ना काही, शिक शिकत असतात.
हो. आपण शाळेत पुस्तकांमधून तर, शिकतो पण त्याशिवाय अनेक गोष्टी शिकायला मिळतात ना आपल्याला.
हो. बरोबर बोललीस तू जसे की घरातली कामे स्वयंपाक शिवणकाम, बागकाम आणि इतर अनेक कौशल्ये
हो. अगदी बरोबर मला तर नवीन गोष्टी शिकायला खूपच आवडतात.
हो. बरोबर. मला पण जेव्हा मी एखादी नवीन गोष्ट शिकते. तेव्हा मला खूप आनंद होते.
तुला अलीकडे काय नवीन शिकायला मिळाले?
अ मी अलीकडे संगनावर प्रेझेंटेशन बनवायला शिकले आहे.
हो का. खूप छान आहे हे तर, ते शिकायला कठीण वाटले होते का तुला?
अ हो सुरुवातीला थोडेफार कठीण वाटले. पण सरांनी नीट समजवून सांगितले आणि सराव केल्यावर खूप सोपे वाटत आहे मला आता ते.
अगदी बरोबर म्हंटलं तू. तू काय नवीन शिकलीस म्हणजे मला असं वाटत होतं कि जे सराव केल्याशिवाय तर कोणतीही जी गोष्ट आहे ना. चांगली येत नाही आपल्याला.
हो, अगदी बरोबर बोललीस तू. तू काय ना मी अलीकडे चित्रकला शिकायला सुरुवात केली आहे.
हे तर खूपच छान आहे. चित्रकला सुद्धा खूप अ आधीपासून आवडते का तुला?
होपण आता नवीन प्रकाराचे चित्र जसं का मंडाला आट वगैरे, हे काढायला वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्केचेस वगैरे काढायला सुरुवात केली आहे. धीरे धीरे पुढे बघू. अजून काय त्याच्यामध्ये चेंजेस होते तर,
होय. तर खूप छान आहे. नवीन गोष्टी शिकल्यामुळे तर आपल्यातील गुण विकसित होतात ना म्हणूनच, अ शि कायला पाहिजे. नवीन नवीन गोष्टी आपल्याला,
हो बरोबर. अनेक लोकांनी गाणे, नृत्य किंवा चित्रकलेची आवड असते. पण प्रत्येक प्र प्रयत्न केल्याशिवाय त्यांना आपली क्षमता समजत नाही.
हो. अगदी खरं म्हंटलं तू. नवीन गोष्टी शिकल्याने तर आपल्या आत्मविश्वासही वाढतो ना.
हो. एखादी गोष्टी जमायला लागली की स्वतःवर विश्वास वाढतोच.
हो पण काही लोक तर नवीन गोष्टी शिकायला खूपच घाबरतात
हो कारण त्यांना वाटते की आपण चूक करू म्हणून घाबरत असेल ते
हो पण हे तर खरं आहे पण मला वाटतं की चुकरणे ही शिकण्याची एक प्रक्रियाच आहे ना तुला काय वाटतं
हो अगदी खर बोलली तू लहान मुल चालायला शिकवताना किती वेळा पडतो बघ ना
हो अगदी बरोबर म्हंटली तू पण ते पुन्हा उठते आणि चालण्याची प्रयत्न करते ना
हो म्हणूनच आपण चुका झाल्या तरी निराश होता कामा नये
हो प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते ना
हो बरोबर बोललीस तू मलाही तू खूप तुला पुस्तके वाचायला आवडतात का?
हो मला तर खूपच आवडते पुस्तक वाचणे पुस्तकांमधून तर खूप ग्यान मिळतो मला
हो मलाही पुस्तक वाचायला आवडते विशेषत चरित्र वगैरे नाही का
हे तर खूप छान गोष्ट आहे अ पुस्तके वाचायलाच हवी महान व्यक्तीचे जे जीवन वाचल्यावर आपण खूप त्यांच्याशी प्रेरणा ही घे घेतो आणि प्रेरणा मिळते ही ना आपल्याला
हो, हो त्यांनी केलेला संघर्ष मेहनत पाहून आपल्याला ही मेहनत करण्याची प्रेरणा मिळते
हो आजकाल इंटरनेट मुळे तर शिकणे आणखी सोपे झाले आहेत ना आपल्यासाठी काही सर्च केलं तर थोड्या वेळातच मिळ मिळून जातं
हो मोबाईल आणि संगणकाच्या मदतीने आपण घरी बसून अनेक गोष्टी शिकू शकतो
हो अगदी बरोबर म्हंटले तू काहीही शिकू शकत आपण घरी बसून जसे की न नवीन भाषा झाली नवीन कला विज्ञानाचे जे प्रयोग आहेत तेही शिकू शकतो आणि बरेच काही
हो पण इंटरनेटचा योग्य वापर करायला हवा
हो हे तर अगदी खरं म्हंटलं तू इंटरनेटचा ज्या जो वापर आहे ना ते तर योग्य प्रमाणावर करायला हवा आपल्याने अ फक्त मनोरंजनासाठी नाही तर वापरे वापरण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यासाठी वापरला पाहिजे ना फोन
हो मला तर नवीन शिकायला खूप आवडते
हो का हे तर खूप छान आहे कोणती भाषा शिक शिकायची आहे तुला
मला इंग्रजी अधिक चांगली शिकायची आहे तसेच हिंदी पण सुधारायची आहे माझी मला
हे तर खूप छान आहे नवीन भाषा शिक शिकल्याने ना नवीन लोकांशी संवाद साधता येतो
हो बरोबर बोललीस तू आणि नवीन संस्कृती बद्दल ह माहिती अ मिळतो आपल्याला
हो अगदी बरोबर म्हंटलं तू नवीन संस्कृती बद्दल माहिती मिळते आणि प्रत्येक भाषा आपल्याला नवीन जग गाशी जो जोडते आणि ओळख करून देते ना?
हो, बरोबर बोलीस तू म काही नवीन संस्कृतीबद्दल माहिती मिळते. नवीन गोष्टी शिकायला आपल्याला विचारशक्ती विकास होते
हो, अगदी बरोबर म्हटलं तू अ जे आपल्या ज्या विचार शक्ती आहे. तेही वाढते आणि जे आपण अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. ना त्याच्या मधून
हो अगदी बरोबर बोललीस तसेच समस्या सोडवण्याची क्षमता पण वाढते.
हो, समस्या सोडवण्याची तर क्षमता वाढ तेच आणि जे शाळेत शिकवले आहेत. ते जाणारे विष ते ही महत्वाचे आहेत ना?
हो जसं का गणित, विज्ञान, इतिहास ओ गाॅड! हा सर्व विषयामधून आपल्याला खूप काही शिकता शिकायला मिळतेय
हो हो अगदी बरोबर म्हंटलं तू काही विद्यार्थ्यांना तर गणित आवडते तर काहीना विज्ञान आवडते
होच प्रत्येकांची आपली वेगळी वेगळी आवड असते.
हो, हे तर अगदी बरोबर म्हंटलं प्रत्येक विषयातून तर काहीतरी नवीन शिकायला मिळतं. ना आपल्याला
हो, अगदी बरोबर बोललीस तू
तुला काय वाटतेय कि वय वाढल्यावरही शिकू शकतो का? आपण
नक्कीच शिकायला, वयनास न वय नाय लागत ना?
हो अगदी बरोबर म्हंटलं. तू मलाही असं वाटत माझे आजोबा अजूनही रोज वर्तमानपत्र वाचतात. आणि नवीन जे माहिती असते ना, ते मिळवतात
ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माझी आजी आता सध्या तर मोबाईल वापरायला शिकली आहे.
वा! हे तर खूप छान गोष्ट आहे.
हो सुरुवातीला तिला भिझी वाटत होती. पण आता ती व्हिडिओ कॉलवररही कर बोलते
व्हिडिओ कॉल पण करू शकते का ती आता?
हो तिला मी शिकवलं व्हिडिओ कॉल करायला वगैरे
हो यावरून दिसते ना, की कोणत्याही वयात आपण नवीन गोष्ट शिकू शकतो.
हो फक्त शिकायची इच्छा हवी?
हो आणि मेहनत करण्याची तयारी पण हवी ना आपल्याला
हो नवीन गोष्टी शिकल्याने आपल्याला व्यक्तिमत्त्व ही सुधारतं
हो आपण अधिक आत्मविश्वासी आणि जबाबदारही बनतो ना?
हो तसेच आपल्याला वे वेळ वेळही चांगल्या कामात जातो
हो मला वाटते ना की प्रत्येकाने रोज किमान एक नवीन गोष्ट शिकण्याची प्रयत्नच करावा
हो अगदी बरोबर मग किती छोटी असो की मोठी
हो एखादा नवीन शब्द किंवा नवीन माहिती किंवा नवीन कौशल्य तर, शिकायलाच हवं आपल्याले
हो अगदी बरोबर बोललीस तू म्हणूनच नवीन गोष्टी शिकणे आपल्याला जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हळूहळू हे ज्ञान आपल्याला खूप मोठे बनवते ना म्हणूनच अ काहीतरी शिकण खूप गरजेचे आहे आपल्यासाठी.
अगदी बरोबर बोललीस तू आयुष्यभर विद्यार्थी राहणे हीच खरी प्रगती आहे.
हो अगदी खरं म्हंटलं तू. आणि हे तर मला खूप चांगलं वाटलं ते जे तू बोली - - आणि आपली चर्चा आज खूपच छान झाली मला असं वाटत.
हो मला पण खूप काही नवीन विचार करायला मिळाले.
हो मलाही असं अ वाटलं जेव्हा तू माझ्याशी बोलली ना. माझे जे विचार करायला ना खूप छान वाटला आज मला.
ह चल आता आपण रोज काहीतरी नवीन शि -शिकण्याचा संकल्प करूया.
हो नक्कीच.
चल धन्यवाद पुन्हा भेटूया.